हॅलो.
बोला.
कायग बी कुठे गेले ते फोन आला आता मीने
तुला आवला होता का फोन मग मी मार्केटमध्येध्ये घे होते
हा
हम्
मार्केट ला गेले होती
हम्म ते माझ्या उशीचं कवर होतं ना उशीचं कवर रे त्याची चैनच नव्हती एक तर तुटून गेलेली होती ते बाहेर बाहेर निघून जायचे पुन्हा पुन्हा
हम
ट्रेन बसवायला गेले होती मग
बसयाला गेली होती
हम
बसल
ह मग बस होलाना चेन बसवली मग काय म्हणतात काय केलं मी भाजी घेऊन आली
ह
हर मिळची पोकळा्याची भाजी भाजलेला मगक आता मगक खाऊन राहिते मी
विस मटके मटकी करत होात ह बघावा लागेल
हम्म तेथ मस्स गरम गरम ती बाई भाजवत होती
हम्म
पंधरा रुपयाला एक देत होती पेमेंटला दे अजून मी काय घरी आणून बाधत नाही
हम हा
मला मागच्या वषी सुद्धा खायला मिळालं नव्हता मग ते भाजलेला
हा
हम् आणि ते गॅसवर भाजलेले चवनेत येतात ना हे हारवर कोळश्यावर भाजलेले चांगले चव देतात म्हणून मग घेतला नाही हम
ते माझी चप्पल कुठ नाही घेतली हो त तू
कोणतीरे
हा तांदले ति ती
काब तुटून गेली का
नाहीई याकड येत त
काकड येत
हम्म
दहा नंबरचे घेतले हो ना भावड्या
आकोड येते ना ब कम्फर्टेबल ब वाटत नाही त
मत इला विचार बैटला ते पण होते ना नेवन आरती
नाही होणार
अ हा
बापर कतीला घेत ते
दोनशे रुपयाला
हम तश चपल वापरत नाही मी तशी चपल घ्यायची का तुम्ही
मी म्हटलं घरी वापरायला इकडे तिकडे चालू चालूच आहे यायला म्हटलं
हम्म
त्याच्यासाठी घेतलं तु मी उुंजलणारे बावड्या किती आकूड ते
परिचयेते ना तरी अर्धा इंचच्या एवढी येते वाटतली
कारण कि ते जे आहे ना तुझं पायाचं ते उंच असेल ना म्हणून तुला कठ जात असेल माझं पण पाय तुझ्यासारखं असं उंचय ना म्हणून आणि मग ते जे वरचे पट्टे जे आहेत ना ते थोडेसे असे त आणले ना बरोबर येऊन जाईल.
काण बघितले आखोडू येते म्हणत जाऊ.
आणि मग तिने मग आज दाखवली तुला ती चप्पल.
नाही ग तू गेली त्याच्याा दुसऱ्या दिवशी का तिसऱ्या दिवशी बली तुम्ही.
हम् हम्.
हम्म.
म काय चालय तूमच.
ली मला म गालून बघितली मी.
मग तुला अचाहनाकस या.
मला कोणीच काय सांगित नाही मला तर तू बी अरे त तु बी कुठे काय सांगितलं.
अ त्या दिवशी आम्ही नाही का रविवारी गेलो होतो.
तुम्ही सांग कुठं पण मला चप्पल आणली असं.
सांगितलं नाही बाहि तेे बाहेरच विसरून गेले त्याची चप्पल. ह रिंकू घरात घेऊन आली होती दुसऱ्या दिवशी वाटत. मी निघत होते त्या वेळेस. आणि मी काय इकडे यायच्या याच्यामध्येध्ये होते ना साधला. त्यामुळे मग नाही लक्षात राहिली माझं पण मग मला आठवण आली म्हटलं याने हम्म.
तिसऱ्या दिवशी बाहेर होती ती.
मग मला नंतर आठवणाले म्हंटलं या सांगितलं का नाही भाबड्या भाऊ बोलला पण नाही मला च फरकस झाला काय झालं असं. विचारावां लागेल म्हंटलं. आणि मग तू बघू ण आला मग बाजरे.
जाऊन आलोना पन्नास किलो.
घेऊनला.
हम्म.
काय भाव मिळाले?
तीन हजार.
तीन हजार का?
हम्.
हम्म चांगली मिळाल.
घाठ बी एकतीस ह बत्तीस आहे चालू.
हम्. पन्नास किलो मग किती याला आले ना पंधराशे रुपयाला आले ना.
हा म आता कसं येऊन मी नाही पाणी पाऊस चालू आहे थोडं म्हण सोकडायला बिकायला आंबगडम. निवडायला त्रास होल म्हणत कमी झाली ती.
हम चांगले कडक बघून आणली ना?
चांगले आहे बाजरी गाण वगैरे काही नाही त्याच्यामध्ये
हो. हो.
नाही तर गावात न बी आणतो ना आपण तिच्यात. ते कोंडे वगैरे खडे वगैरे.
मग असतात ना.
असतात याच्यामध्ये काहीच नाही डायरेक्ट फक्त एवढं ह थोडीशी बारक आहे ब. हाव.
हम्म ह
हम्म
बाजारी नव्हती त्याच्यामुळे म्हणत चाललं घेऊ पैसे ब
बरोबर मग काय पैसे खर्च हून जातणारे तेच तर तेच महत्त्वाचं आहे
ते एल आय सी चा हफ्ता बाकीच विचावाला तिला म्हणतो भरू म्हणतो जरा पुुढच्या बीडच्या येण्यामध्ये बाजरी टाकून घेतो काय खर्च का
असतो तिचा किती महिन्यातनं आणि
सहा महिन्यानंतर
मग कमी हफ्ता आहे ना माझं किती चोवीस पंचवीस सत्तावीस हजारचा हफ्ता असतो माझा मग कसं भरत असंलं बरं तसं नाही करायच भावड्या फोन पे मध्ये ना एक अकाउंट
ना मी टाइम वर भरत नाही ना हा मी टाईम वर भरत नाही अशी बात आहे ना
नाही नाही मी काय सांगते ते ऐकून घेतो एक तर फोन पे मध्ये ना अकाउंट असतं एक एस आय पी च अकाउंट असतं आणि एक सेविंगचं अकाउंट असतं सेविंग म्हणजे असं ते गल्ला वगैरे सारखं असतं ना ते किंवा मग जे सोनं आपण घेतो ना तर त्याच्यामध्ये पण पैसे
हम्